हा, काय करायलासा.
काय नाही म बसलोय तू
मी पण बसलोय मग जेवण वगैरे झालं
जेवण झालं की आता दुपारचं
हम्म बर, बर मग आता, शाळा सुरू झाल्यात.
होय
हा मग तुमच्यात कोण आहे का नाही शाळेला
होय आहे की माझा मुलगाच आहे
लहान मुलगा आहे काय?
अ हम्म होय तीन वर्षाच आहे आता, आता प्ले ग्रुपला
प्ले ग्रुपला होय. मग कुठल्या म्हणजे, कुठं घातलायसा त्याला शाळेत.
इथेच म्हणजे आमच्या इथेच घातलंय जवळ आहे ना, म्हणून घालतंय होय. होय. प्ले प्ले ग्रुपच आहे ना, प्ले स्कूल आहे म्हणजे इंग्लिश. ह मिडीयम
इंग्लिश मिडीयम का हा म्हणजे कसं आता आपण कस लहान मुलांच्या डब्यासाठी
हा
काहीतरी का म्हणजे पटकन आपला कसा सकाळचा डब्बा असतोय जेवण अस ते ना म्हणजे कसं लहान मुलांना मग शाळेला उशीर होऊ नये म्हण आपण कसं पटकन काहीतरी त्यांना करून द्यायचं म्हणून आपण अ कसं गुगल ला वगैरे बघत असतो मोबाईलला मग मी तुम्हाला लहान मुलांच्या डब्यासाठी म्हणजे झटपट होणाऱ्या रेसिपीज तुम्हाला सांगतो मी जरा
हा, हा सांगा की तुमच्यात पण आहे काय
आहे की आमच्यात पण
हम, बरं बर सांगा कि सांग.
मम मग पहिल्यांदा बघा आपण लहान मुलांना कसं बाहेरच खायला जास्त आवडतय
होय
आणि त्यांना ते कसं जास्त मग आपण कने फ्रेंच फ्राईज करू शकतोय
हा, हा, हा
म्हणजे कसं बटाटे घ्यायचे
हा.
आणि त्याची साल काढून घ्यायची आणि त्या जे अ बारीक, बारीक असे उभे काप करून घ्यायचे आणि ते अ एका भांड्यात पाणी घेऊन त्या पाण्यात टाकायचे आणि त्या पाण्यात मीठ आणि हळद टाकायची.
हा, हा
आणि अ थोडंसं एक पाच मिनटं शिजवून घ्यायचं.
हा, हा.
आणि शिजवल्यानंतरन ते मग बाजूला काढून घ्यायचं, मग ते एका कोरड्या अशा सुती कापड्यावर ते अ म्हणजे वाळवून घ्यायचं म्हणजे पुस कोरडं करून घ्यायचं.
पुसून घ्यायचं हा.
हा आणि त्याच्यावर मग कॉर्नफ्लॉवरवर घालून कस त्याला पूर्ण कॉन-कॉर्नफ्लॉवर लावायचं. हा आणि मग ते कसं आपण हे करायचं तळून घ्यायचं. ‌
हा.
मग एकदा तळून झालं की ते परत एकदा तळून घ्यायचं म्हणजे दोन वेळा तळल्यानं काय होतंय कि ते कुरकुरीत लागतंय. असं खुसखुशीत तेन होतंय. त्याच्यामुळे ते दोन वेळा तळुन घ्यायचं. म्हणजे ते सुद्धा आपण अ म्हणजे पटकन होणारी हि रेसिपी आहे. ती पण आपल्या म्हणजे मुलांना पण देऊ शकतोय. म्हणजे त्यांना आवडेल पण आणि अ पटकन पण होत.
होतंय हो हो.
हा आणि मग त्याच्यानंतर ना आपण कसं अ आलूचे पराठे करू शकतोय.
हा.
म्हणजे कसं बटाटू उकडून घ्यायचा.
हा.
आणि त्याच्यामध्ये कसं लहान मुला लहान मुलं कशी फळभाज्या खात नाहीत नाही. पालेभाज्या पण खात नाहीत जास्त आणि फळभाज्या पण खात नाहीत. मग त्याच्यामुळे पण कसं आलू चे पराठे, मेथीचे पराठे अशे पालेभाज्यांचे पण पराठे आपण करू शकतोय.
हा.
आणि मग तसच कसं अ आपण मग ते बटाटू हे करून घ्यायचा, शिजवून घ्यायचा आणि त्यात कांदा टोमॅटो आणि अ जरासं थोडंसं कमी तिखट टाकायचं. हळद आणि अ ते पूर्ण ते अ सारण तयार करून घ्यायचं. आणि चपातीच्या अ चपातीच्या पिठाचा एक गोळा तयार करून घ्यायचा. आणि त्याच्यात ते सारण भरायचं. आणि ते चपाती अ लाटून घ्यायची आणि दोन्ही बाजून तेे व्यवस्थित अशा भाजून घ्यायचं.
हा, हा.
हा मग ते पण आप पण कसं ते फक्त बटाटो जरी आपण शिजवून घेतला आणि आपण चपाती करताना शेवटला जरी केलं तरी ते पटकन होऊन जातंय आणि हा. आणि त्याच्यानंतरनं मग आपण अ आप्पे करू शकतोय.
हा.
हम्म, मग आपण कसं त्या पॅनमध्ये अ रवा आपला घ-घ्यायचा. आणि त्याच्यामध्ये दही घालायचं.
हां.
आणि म्हणजे, तो मिक्सरला लावला तरी चालतोय आणि नाही. झाल तरी पण चालतंय, आणि मग त्यांच्यामध्ये जर आपल्याला. अ कांदा, टोमॅटो. घरी घातलं आपण तरी
हा.
चालते म्हणजे, ते छान होतात आणि ते. कसं अ- म्हणजे रव्यामध्ये, दही घालायचं कांदा टोमॅटो. घालायचं आणि ते मिक्स करून, एक दहा त्यात खायच सोडा घालून एक, दहा पंधरा मिनिट बाजूला ठेवायचं. आणि आपला, त्याचा तवा असतोय तो मग, ठेवायचा त्याला आधी तेल लावून घ्यायचा. आणि मग तींत थोडं थोडं बॅटर त्याच्यात टाकून, अ एक पाच मिनिट झाक कन ठेवून शिजवून घ्यायचं. ते आणि, हा, आणि त्याच्यानंतर मग दुसरी बाजू परतायची. आणि अ- पाच मिनिट शिजू द्यायचं. म्हणजे आपले आप्पे सुुद्धा तयार होतात.
तयार होत.
हा, मग त्याच्यानंतरन. आपण हे पण करू शकतोय, ब- बेसन. चिला पण करू शकतोय. म्हणजे, आपण कस महाराष्ट्रामध्ये आपलं त्याला बेसनची पो पोळी सुद्धा म्हणतोय, की एकदम
हा हा.
पटकन होत्या. म्हणजे कसं बेसनचं पीठ घ्यायचं.
हा.
आणि त्यांच्यामध्ये, थोडंसं कमी तिखट आणि हळद. हा, पावडर टाकायची मीठ टाकायचं.
हा.
आणि त्याच पातळ अस बॅटर तयार करून घ्यायचं. आणि अस, आपल्या फ्राईंग पॅन मध्ये, अ- थोडंसं तेल टाकायचं. किंवा आपण चपातीच्या तव्यामध्ये सुद्धा ते करू शकतोय. अ थोडं तेल टाकायचं आणि, एक चमचा होईल एवढं अस बॅट र आस त्यांची. अ- म्हणजे डोश्यासारखं ते पसरवून घ्यायचं.
हा हा.
हा आणि मग दोन्ही बाजून ते, अ थोडा वेळ. परतायत त्यांच्यामुळे हां. भाजून घ्यायचं. मग ते सुद्धा असे पटकन अशी रेसिपी. तयार होत्या हा. मग तुम्ही काय म्हणजे, देताय काय काय देताय डब्याला.
मी पण देते असं म्हणजे, नवीन नवीन काहीतरी त्यांना कसं म्हणजे नवीन. तेन असं युनिक काय तरी दिसा-दिसाव. आणि त्यांच म्हणजे, पोटभर त्यांचं जेवण पण व्हावं. आणि त्यातूनच त्यांना म्हणजे पोष्टी ठीक हे सगळं मिळावं असं, म्हणजे सगळ्यांना अस वाटत असतं तसच. काहीतरी आपण म्हणजे, देतोय आम्ही पण.
हम्म हम्म, हा हा..
म्हणजे कसं पालकचे. पालकचे रव पालकचा रव, आता तुम्ही सांगितलं रव्याचे आप्पे. त्यातच म्हणजे आप पण पालक जर जरा असं थोडा वेळ शिजून हा, तर ते म्हणजे भाजीया भाजी पण, जरास जाते त्यांच्या पोटात. तसंच आपण आता रव्याचे म्हणजे, आता अ डोसे डोसा पण करतो. मग मिनी डोसा करायचा. त्यांच्यावर आप आपले सगळे भाज्या म्हणजे, अ कांदा कोबीज ज्या खात नाहीत, म्हणजे आपले मुलं काय. कोबीज, शिमला, मिरची, गाजर ह्या अशा मुलं खात नाहीत मगं. ते असं, बारीक चॉपरला कट करून ते पण हा. आपण घालून म्हणजे करतोय असं, म्हणजे त्यांना रंगीबिरंगीत पण दिसत की त्यांना समजत. तेकी किती भाज्या आहेत, असं पण वाटत नाही हां. तसं आपण स्वीटकॉर्न पण घालू शकतोय.
हा. आणि लहान मुलांना कसं, केक कॅडबरी हे पण खूप. आवडते. मग त्यांच्यामुळ आपण घरच्या घरी कसं. चॉकलेट लावा केक सुद्धा करू शकतो. आपण म्हणजे कसं, लहान मुलांना कसं, अ बिस्किट पण आवडतात.
होय.
मग आपण कसं त्यांना जे बिस्किट आवडतं ते, बिस्किट घेऊन यायचं आणि त्या बिस्क किट मध्ये दूध घालायच, आणि ते मिक्सरला त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची. असं आपलं केकच बॅटर कसं असतंय.
हा.
तस ते व्हायला पाहिजे, आणि मग त्याच्यानंतर आपला. पॅनचा तवा किंवा इडलीचा तवा, इडलीच भांड असतंय.
हां.
ते घ्यायचं. मग त्यांच्यामध्ये आपली आणि त्यांना कॅडबरी जी कोणती आवडत्या.
हां.
ती सुद्धा आणायची, आणि त्याच्यानंतर काय करायचं ते बॅटर जे आपण केले. ते त्या, अ.. आ... त्यांच्या थोड पात्रात थोडं थोडं घालायचं आणि, त्यांच्यामध्ये कनी एक एक कॅडबरीची अं, कॅडबरीचा तुकडा एक एक. ठेवायचा, आणि परत त्यांच्यावर थोडीशी ते बॅटर टाकायचं. हा, असं करायचं आणि, अ एक पाच मिनटं ते अ... म्हणजे ब त्याला बेक होऊ द्यायचं. आणि त्याच्यानंतर, त्यांना मग आणि परत, ती बाजू पलटायची आणि पाच मिनिटं बेक होऊ द्यायचं.
हा हा.
मग त्या असं, आपल्या छोटे छोटे मिनी केेक पण तयार होतात.
तयार होतात होय, आतून पण चॉकलेट.
चॉकलेट हां. म्हणजे ती क्रीम चॉकलेटची क्रीम सारखं ते होतंय. म्हणजे तो केक, पण होत त्याला त्यांना चॉकलेट. पण आणि त्यांनी आवडीन म्हणजे खातील पण आणि, डब्बा पण त्यांचा रिकामा होईल ना हां.
हं हं.
म्हणजे कसं, भाज्या वगैरे लहान मुलं खात नाहीत. चपाती भाजी कसं घरात, तर त्यांनी खाऊ शकतात तर शाळेमध्ये कस हा. शाळेत कसं, त्यांना असं.
आताच्या म्हणजे मुलांना जास्त असं काहीतरी, झटपट पण होणार आणि म्हणजे कसं. काहीतरी चांगलं हे, हां. ह्या गोष्टी समजत त्यांना, बाहेर बघतात ते. घरात -घरात तेच पाहिजेत. असं म्हणजे, त्यांचं मत असतं.
हा होय, तेच्यामुळे तुम्ही हे म्हणजे करू शकता देऊ शकता. तुम्हांला तुमच्या मुलाला, हा हा चालेल हां.